हॅलो
अगं मला काय ते रिंगटोनच सापडलंच नाही
अगं त्या ॲप पच्या ह्याच्यात जा की त्याच्यात खाली खाली गेल्यावरती येते वाट ब्रेशन रिंग म्हण रिंगटोनच ऑन करायचं तुझ्या स्क्रीन रेकॉर्डिंग करून
हा चालत हो व्हायब्रेशन चालूय सोड माझ
हा हा
हेच पण आणि त्याच पण खरं मला रिंग बघायला पाहिजे करून पा
हच्छा हे काय कॉल करताना पण रिंग होत नाही जर उचलला तरच नाही तर आपोआपच कट होतोय
कंटिन्यू व्हायब्रेशन होत नाही नोटिफिकेशन ला कसं एकदा असं व्हायब्रेट होत क गुईंग गुईंग कसं होते तेव्हा हातात असलं तर कळतय
होय नाही तर दुसरं नोटिफिकेशन आहे म्हणून आपण बघणार पण नाही आता मगाच झालं स पाशे सव्वीस सेकंड तर झाले
हा बरोबर म्हणजे बारा मिनटांने झाला ना
होय बारा चार का पाच कायत झात ह
हा
त्यांना पण विचारलो मम्मी पप्पांना ते हे जग पाईप क्लनरचं
हा हा
पप्पा म्हणतात ते ऐंशीे रुपयाच आहे ते परवडत
मम्मी पण घरात आला त्याच विचार कराल तो त रुप बा रुप मु क म्ह पाहिजे एक रेड पाहिजे आणि एक व्हाईट पाहिजे गणपती सा
हा होय
हा मग तेच बरोबर तेच म्हणजे जर आपण दोघी जण द थोडं हाफआफ करून घातलं आपल्या घरातला गणपतीला म्हणजे तुमच्या गणपतीला आमच्या गणपतीलाय कसं
हो ते त्याच्यात दोन सहज निघतील
होय तेच की किती आणि एक तू
पाहिजे कारण वेळ म्हणजे पाकळ जास्त एच म पाच पाक आहेत त्या
मग तू जर पाठवलीस का नाही ते एक पूल बनवाय व्हिडिओ पड अर् अर्धचितलं तिने चारच काट्या घेतलेल्या पाकळ्या करायला
हे हे अ जास्वंदाच्या फुलाच चार मध्ये हा ते छोट होणार मग ते
छोट झालंय का तर आता पन्नास पन्नास जर असल त्या तर तुला पंचवीस मला पंचवीस येतात मग पंचवीस मध्ये चार चार लाल फुलं होणार नाही
काय मा ते कस एक अस स्ट्रेट करायला लागते त्याच्यातस अर्ध अर्ध करून कट करून करायला
आणि ते पांढरा पिंढरा वायात जाणार आहे
होय पांढरं एक पांढरं तिखंड सुट्टना पाहिजे
हा मग तसं करायला पाहिजे सुट्ट
आणि ते मध हेय माहिती आहे काय ग्रासवंद अस म्हणजे ते काय असते मधनती किवा ते पण अ हा त्या दुकानात मी बुकेसाठीठी आणल होत तिथनं
होय का
हा म्हणजेस झाला बारीक बारीक म्हनी म्हणी असत
हा हा हा किती म्हणजे ते कस रुपयाला होतं
अ ते असं सुुट्ट पण मिळते आणि घट्टा पण मिळते असं
आपल्याला का आपल्याला सुट्टच पाहिजे की आता आपण किती फुलं करणार एक दोन तीन चार पाच सहा फुलं हा पाच फल मग पाच आणि पाच दहा पाहिजे
तुमच्यातला जरा मोठठा
गणपती होय
तुमच्याला साास करायला पाहिजे
हा. सातचं होय चालतंय की आणि एखादं खाली ठेवायला जास्वंदीचं फूल म्हणून ते एक आपण ठेवलं तरी चालतंय.
होय.
छोट्या गनोबाला
हा होय.
बारकं फुल आणि गणपतीला पण फुल जास्वंदाचं रोज घालतात की. एखाद वेळेस मिळते नाही मिळते मग ते एक मोठं फुल असं हातात तेन धराला असतेच किती एक चालते.
हो त्याला पाठीमागं हे पण करायला येते. म्हणजे असं धरायला
हा तेच की ती काडी. ती आपण ह्याची काढ आपलं साधं स्टिक असतात माहिते का तुला लाकडी स्टिक मिळतात बघ ते बुक के ला, कॅडबरीला लावायला स्टिक असतं. हा तसलं त्याला जरी ते हिरवा कलर गुंडळून केलं तरी चालतंय.
मग ते हाय त्या दुकानात मी तिथून आणल होतं तसलं.
हा मग तसलंच आणायचं. कितीला पाच का दहा रुपयेला येक मिळते ना ती काडी?
होय.
तसल्या एक एक तुला एक दोन मला दोन मला घरात एक हाय पण त्या अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या हैत माझ्याकडे.
माझ्याकडे पण हेत बुके
हा म हा म ते बास होतंय की बारकंच की करायचंय आपण कुठ मोठ तेच क म्हणजे आपण घरात करायला एकदा करूया तसलं पहिला दोघी जन आणून थोडं थोडं सामान. आणि मग तिला सांगू या असं आमी करून देतोय बगा म जर ऑर्डर आली तर आणायचं सामान. करायचं.
हा आणि आमच्या मम्मीला चाफ्याचं पण कर करायला लावले हार ते स्वामी समर्थांना
हा तुमच्यात मूर्ती हे काय?
नाही नाही फोटोये.
हा मग त्याला करायला हा चालत
ह होय गेलो आणि त्याच्यातला ग्रीन लावला तर चालतंय. हा आणि ते मनी मनी आणायला पाहिजेत गं.
हा होय.
किंवा तू शो साठी ते ह्याजं पण करू शकतात बग सनफ्लावरचं
हा होय येल्लो
ते एक करून बघू या म्हणजे म्हणजे असं तात् करून बघायचं असं म्हणजे कुणाला तरी गिफ्ट वगैरे ते आता सनफ्लावरचं ह हे झाले ते देतातच सगळे.
हो. ते तुला एक मी तुला आयडी पाठवलो. काय तिजा अकाउंट बघ काय तू हा ते तिचं च तिनं काय काय असं केलेलं हाय बघ म्हणजे तिचं पाठवतो बघ त्याच्यात हाय सगळं.
हा हा चालतंय की बघतो पाठवा मला मी बघतो आणि सांगतो.
हा ते पण कधी बघूया जाऊया आणायला
आता का मी फ्रीच ऐका आपण जाऊया मला चालतेय पहिला काय करूया तू आज येेततीस काय मग आपण हिला विचारूया सांगूया सगळं ते
काही नाही नाही टांग टाकलोी पोहोचतेोय दुकानात
हा मग तेच मग काय करूया संध्याकाळी य
संध्याकाळी आता आमच्या मम्मीच्या बड्डेच्या
हा होय होय का आता दुकान बंद असतय त्याच्या पाच नंतर उघडत्या
पाच स उघडल्यावरच की पाच सहा वाजता
मग ततकी संध्याकाळच झाली नव्हतीी
मला आ संध्याकाय म्हणजे असं
नाही नाही एवढं संध्याकाळी नाही बघ सहाच्या दरम्यानच की हा मग तू य मग आपण जाऊया मग तिला सांगूया अस फोटो पण दाखवतो मी
हा
आणि ते व्हिडिओ पण मग असं करू करायचं हे करावलंय असं सांगूय तिला काय का
त्याची प्राईज बघाय पाहिजे ग पहिला
होय ते सगळं बघूया पहिला म्हणजे कसं आहे
बघ पहिला कारण ते तुझे जे कराय दिले त्याच्यावर डिपेंड असणार ना
होय होय
हा त्यामुळे ते बघ पहिला
ा स म्हण छ मि वगैरे असलं तर ते सत्तर पासून वगैरे
हा हा
आणि असं कार्टून वगैरे खात्र असलं तर ते त्याच्या शंभर दीडशेपासन चालू तुम्हाला कसं पाहिजे काय पाहिजे त्याच्यावर
हो तस सांगू
हा असं सांगायचं
हम्म आपल्याला असा वेळच पाहिजे ग भरपूर केवढं हे कारण एम्ब्रॉयडरी ल ह आहे इथ पाजार क घ हेणाररी कोण नस नाही तर लई आहे खरं ते शिपिंग वगैरे हे ते जरा बघायला पाहिजे किंवा पोस्टात टाकलं तरी जातय ना ग
जाते की त्याचा त्याचा खर्च आपण करायला पाहिजे मग
सोबतच सकटच पैसे घ्यायचं ग सांगताना डिलव्ही चार्जेस सांगून प पोस्टाचा किती खर्च असतोय म्हणजे किती रुपये असं कधी काय पाठवलाच पोस्टान ना
डिपेंड असते कुठ पाठवायचं त्याच्यावर वर्णावर आणि अ साधे आहे ना काय स्पीडचे आहे ना ते
अ मग त्यांना कसं पाहिजे त्याच्यावर आपण पाठवायचं स्पीड न असलं तर वेगळं आणि साधं असलं तर वेगळं अस स किंवा कोण जर जवळ राहत असला येऊन घेऊन जा म्हणलं ते येऊन घेऊन गेलं तरी चालते
होबर
के ओके
तसं करूया मग
हा
चालतय मग
आता किती झालं माहित आहे आठ पंचेचाळीस
हम्म किती कॉल झालंत तुझ
ह्यो अठरावा
हा म्हणजे होतय आता किती झाल्यात लगेच होत्यात आता दोन कर अजून अजून दोन कर म्हणजे वीस होत्याात
अजून दोन लागल काय बोलायचं टॉपिक सांग मला पहिला
हा काय तर बोलायचं तर निघत टॉपिक बोलायला चालू केल्यावर घे
हा
हम्म म्हणजे होत्यात गं पटपट आता काय आता आता त संध्याकाळी मिळणार नाही फोन करायला
होय
तेचकि
करत कॉल करतो मग
हा
त्या हेच केलीस आज
का नाही अगं कुठं का मला वेळच नाही आव आपण जाऊन आलो गावात न आणि बसलो जेवलो आल्यावर
त्यातच निम्मा दिवस गेला
होय की नाही मी आलो पर ती मैत्रिणीचा कॉलेज मध्ये आलो तिचा फोन आल तिला कॉल कर म्हणून तिझा तिन मला कॉल केली मग मग तिच्यासोबत दोन कॉल बोललो
हा हा
आणि मग ते झालं मग जेवायला गेलो मग जेवलो आणि बसलेलो मग त्या नाजियाचा फोन आलता तिच्याबरोबर बोललो जरा
बापरे नष्ट
साध मग काय साधा फोनवर बोललो तिच्याबरोबर फोन वर हिच्यावर नाही मग ते झालं मग तव त्यावर जेवुन बसले त्यावर मग तुझा फोन आला मग तिझा तिला म्हटलं करतो नंतर मग तुला केलो
हा हा
काल रात्री तर काय आपण काल रात्री तर सात कॉल केलंय बाळ माहित माहिती का तुला मी तीन आणि तू चार आणि त्याच्यानंतर मी नाद्याला काय दोन कॉल केलो माझ तोंड वाळलेलं बोलून बोलून
हो होत तर कुठल टॉप त बोलायला
अगं तेझ्या बरोबर बोलायला की आम्ही काय कॉलेजच बोलतोय गं आता हे करायचं आहे ना नवीन कॉलेज वगैरे कुठलं बघायचं काय बघायचं तेच तेच रिपीट रिपीट आणि तुझ्या बरोबर आता आपण बिझनेस आयडिया काढलोय ते बडबडतोय काय बोलायचं मग असली मज्जा आणि भक्ती तर फोन केला केला डायरेक्ट मग काय आणि आज काय जेवण केलंय तुमच्यात मग रेसिपी सांग मग आमच्यात हे केलं मग हेची रेसिपी अशी बडबडत्या अस बोलत्या त्यात होत्याात बारा मिनटं
ह हम्
असली मज्जा
जायला विचारतो थांब
हा हाहा काय नव्हच पण मग त्याच्या पुढच्या वेळेला एक विचारतो मला आता सुचलय
हा झालाय संप अकराात ते
हम् कट होईल मग आता कट झाल्या खर बर झाला काय काट
नाही अ अ का अजून थांब अजून वीस सेंकद
ते आपण हसतोय हसलेलं कसं टाईप करायचं ग
हम् नॉडी बल
हा
ते शी पाकय
होय
झाला का नाही अजून सात-आठ सेकेंड झाल्यावर लावतो अनेकदा हा